ह. मुल कश आहात.
हा बरी आहे. तुम्ही
मी पण बरी आहे, मग सुट्टीला तुम्ही कुठे गेलता.
सु्टीला आम्ही माहेरी गेलतो.
हा- हा मी गेलते माहेरी माझ्या मावशीच्या घरी. अ तिथ ते कोकणात आहे.
हा हा.
आम्ही सगळ खूप एन्जॉय केलू तिथ. घनदाट जंगल. तिथ फणस खाल आम्ही आंब खूप खाल्ल. पोर तर माझी खूप एन्ॉय केली तिथ.
होय मालवण म्हणजे मालवण तु
हम्म नाही इकड जरा अ तेवढ कोकण म्हणजे तेवढ कोकणात पण नाही येत ते. गडिंगलच्या पुढ त्या साईडला.
हा.
हम्म. हा करवंदे, जांभळेय भरपूर. आणि माझ्या मावशीच घर ना काजूच्या बागेतच आहे.
चांगले हे.
आम्ही पण गेलेलो. आम्हीपण अ गेल्यावरी मट मध्ये फिराया गेलतो.
हा हा हा.
हा हा हा.
जत्रात देन भरलेल वेगवेगळी दुकान.
होय.
होय बाग ते न तयार केल्यात. देवांच्या मुर्त्या ते न लावल्यात.
तिकडं मी दोन वर्ष नाही चार वर्ष पूर्वी गेलत त्याच्यानंतर काय गेलंच नाही.
आता नवीन छान केलय.
चार वर्ष आधी मी जॉबला होतो ना तेव्हा गेलतो.
हम् हम्.
त्याच्यानंतर काय गेलंच नाही.
हम्म.
मग, तुम्ही कधी कोकणात गेलाय की नाही? मालवण साईड ला? म एन्जॉयमेंट गेलं अशिला? होय.
होय मालवणमध्ये.
मी पण दोन वर्षातन एकदा.
हा.
तिकडं गोव्याला पण गेलतो आम्ही फिरायला तिकडे गेलत तेव्हा, गोव्याला गेल त, तिकडं समुद्रकाटी छान आहे सगळं बघायला तिकडं.
होय, मालवणमध्ये पण ते छान आहे रॉक गार्डन.
ते सगळं तिकडच येतय ना, गोवा, माल हम्म.
आता ते नवीन शिवाजी महाराजांचे हे पण उबा केलेय की.
कुट? गोव्यासाईडला.
मालवण मध्ये, राजपूट म्हणून, अ राजपूट बंदाऱ्या जवळ.
आम्ही जाणार होतो, आमचं वनडे ट्रिप म्हणून आलो ना आम्ही, गोव्याला तेवड गेल आणि परत आल.
हा म ते एका दिवसात होत नाई.
हम् हम् हम्. म एन्जॉय केलीत की नाई पोरं, तुमाला मुलं आयत का नाइ? हम्म पोर लई एन्जॉय करत्यात नाई समुद्र समुद्रमदे? तुम्ही नॉन व्हेज खाता?
होय.
हम्म तिकड नॉनव्हेज तेन छान मिळतय.
होय, तित मासेच चांगले मिळत्यात.
माशे पॉपलेट, त्या साईडला मेन त्यासाटीच जात्यात. ब माशे खाण्यासाटीच जात्यात नाइ.
होय, कोळंबी.
कोळंबी, माशे.
आमच्या पुरगीला माशे आवडत्यात त्यामुळच की मासा खायचाय मासा खायचाय.
होय?
होय.
माझ्या पोरासनी माशे आवडत नाई पण च चिकन जास्त आवडतय.
हा.
माशे जास्त खाईत नाइ तेनी दोग. आमच्या घरातली सगळी मासें खात्यात. मग, आणि-आणि काय-काय एन्जॉय केला तुम्ही?
आणि काय नई आमच्या मामाकडे गेलतो.
हम्म.
ते गारगोटी साईडलायं.
हा-हा, हा-हा.
हम्म, तिकडच फिरून आलो.
हम्म-हम्म. आमच्या कसं आणि मावशी, आमाला इकड मा माझा माहेर पण हेच ना.
हा.
मग मावशी, हित इत जाऊ नको म्हणून तिकडं बोलवत्या.
हा.
सासरं आणि माहेर एकच गाव आहे माझं, मग इथे गेलं की यांनी कस करतात लवकर? तर बोलवून घेतात.
हम.
म्हणून की नाही मावशी तिकडं बोलवून घेतली होती, मग तिकडनं आम्ही गेलत फिरायला.
हा.
पोरं तर माझी लई एन्जॉय केली.
पाण्यातन भइरच येत नव्हतीत.
पाण्यात त्यास नी भारी वाटतंयं, एकदा गेलं की.
हम्म, पाणी लयभारी वाटते त्यासनी. पाणी म्हणजे सोनं मुलासनी.
आमची तर ते स पाण्यात खेळायची खेळणी पण घेतली होती, बारडीची असते खेळणी ती.
हमं.
ती बादली नसत्या काय? त्या बादलीत असते वेगवेगळ्या समुद्रातलं खेळायचे.
हा-हा.
तेचं बघितले.
हम्म-हम्म. आम्ही पण ते-ते घेऊन दिला त्याने. खेळत बसलीत. आम्ही काय, आम्ही एन्जॉय करायलतो. माझे मिस्टर पण आलंते खरं म्हणजे तिकडं. मालवण साईडला कपल्स जावं.
होय.
हा, मुलांना-मुलांना घेऊन बरोबर वाढ हे होत नाही.
हं.
नवीन कपल्सला तेन फिरायला छान तिकडं.
होय. मुलं काही जास्त वेळ एन्जॉय करत नाहीत.
हम्म.
जास्त वेळ हे करत नाही गं, त्यांचा रडारडी चालू होते.
होय.
माझी मैत्रिण अ तिच्या मुलांना मम्मीकडे सोडून तिने गेली होती गोव्याला. तीन दिवस नवऱ्याला सोडून नवरा आणि ती
हा
लय एन्जॉय केली त्यानी दोघं. कस असत आम्ही मुलांना- त्यांना घेऊन गेलं, आमचं एन्जॉयमेंट राहिलं कडेला त्यांनाच बघत बसायचं.. त पाण्यात पळत्यात. मम्मा हे झालं मम्मा ते झालं मम्मा हे पाहिजे मम्मा ते पाहिजे.
हो
त्यांचच बघत बसायला लागतंय. आता आमचं पण प्लॅनिंग आहे एकदा मिस्टरांचं आणि माझ एकदा जायचं म्हणून, बघू काय होतं. सुट्टी पण मिळायला पाहिजे ना यासनी.
यावर्षीच आम्ही गेलो नाही तिकडं मालवण मध्ये आता पावसाळ्यात जाणार.
पावसाळ्यात आम्हीपण जाणार आहे, आम्ही मावशी तेव्हा पण बोलवले पावसाळ्यांत. पावसाळ्यात तिकडं नेचर लय छान असतंय. सगळं हिरव गार असतंय. हम्म
राधानगरी तर दे राऊतवाडी
हा हा हां
राऊतवाडी धबधबा असतोय.
हा इथनं शिरडोन वरन राऊतवाडी किती लांब होते?
इथनं तरी इथनं राधानगरीच आहे पन्नास साठ किलोमीटर. आणि तिथं पुढे वीस तीस किलोमीटर आहे.
हम्म हम्म हम्म हम्म
होोंडा खात तर गोडला माहिती
ब्याऐंशी किलोमीटर आहे मला वाटतं
होय तेच की इतनं पन्नास आणि ते तीस ऐंशी झालेचकी.
होय
हो
म्हणजे हेन्ही गे हनी सहा दरवेेळी जातत माझ्या मि
हम्म आमची पण आता गाडी आहे नाही भाड्याने.
हा हा हा हा
भाडी गाडी आमची तवेरा त्यांच्यामुळे आमचं ते सारखं त्याच भरले.
हम्म हम्म हम्म मग लय एन्जॉय करत असशीला गाडी स्वतःची म्हणल्यावर.
होय.
आम्हाला गाडी ठरवून जायला लागतय, कुठे पण जायचं झालं तर,
आमचंले ह कध पण झाय
हम्म
हो
मग आणी काय विशेष?
काय नाही.
फिरायला आवडतेय की.
होय. आता वेळ नाही फिरायला.
हा झालंय एक मूल झालं की बंद फिरायचं.
जे ते आधीचं काय ते फिरायचं.
हम्म आमच्यात पण सेम तसचं आहे. मुल व्हायच्या आधी लई फिरलो आम्ही दोघं. जसं झालीत पोरं दोन्ही सगळं बंद.
कुठं जायला मिळत नाही.
होय.
ह्यावेळी ठरवलेलं आमचं झालंच नाही, आज जायचं उद्या जायचं करत.
होय तसं पण होते, ते स्वतःची गाडी असल्यावर तसं पण होतंय.
होय.
आज जायचं असलं की दुसरं कुठलं तर भाडं असते. उद्या जायचं म्हणलं की तवा आणि कुठलं तर भाडं असतंय. आणि आणि मग ते झाल्यावर जायचं म्हणलं, की कंटाळा आलेला असतोय, असं होतं कि नाही?
होय होय आणि ऊन पण होतं ह्यावेळीला खूप.
आ?
ऊन होतं जास्त यावेळी.
होय ऊन भरपूर होतं यावेेळेस. हम् आम्ही गेलतो दिवाळीत ह्याला गेलतो अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूरला. तेव्हा त्या तुळजापूरमध्ये जरा पण सिस्टमॅटिक नाही.
हम्म हम्म हम्म. आणि एवढं उभारून सुद्धा, तुम्ही किती पण उभा राहा त्याला जरा सुद्धा दर्शनाचं एक मिनिटं थांबू देत नाहीत चला पुढं. एकदा बघितलं आम्ही.
तरी म्हणायचं त्या गर्दी म्हणायची, तेव्हा त्यातनं सिस्टमॅटिक सिस्टम नावाचा चीजच नाही तिथं.
होय.
अ बकर कसं कोंबत्यात तसं कोंब तेत बकरी पण चांगल्या कोंबत असतील मला वाटते.
हम्म.
तर त्या मेन गेट मधनं आत याय चं म्हणजे जीवावर येतंय.
आणि ते कसं पायऱ्या येतं खाली उतरून जायचं वर यायचं.
ते पायऱ्याचा काही संबंध नाही, पण ते मेन गेट असतो माहितीये का खाली आत गेल्यावर?
हाय कि.
तिथनं आत जायला जे गर्दी होती सांगतो अरेरेरेरेेरे.
हम्म.
कुठल्याचं देवस्थानमध्ये मी तशी गर्दी बघितलो नाही.
नाही ह्या वेळे गर्दीचंय ते अक्कलकोट
गर्दी आहे पण कि नाही त्यांनी अक्कलकोटमध्ये किती सिस्टमॅटिक आहे. अक्कलकोटमध्ये किती गर्दी असत्या.
एकदा आम्ही गेलेतो तर आम्हाला असं उभा करू देय नात पळवाय लागले, पळा पळा पुढे नंबर आलंय.
मग. ते तसं इथं ब आमच्या कोल्हापूरमध्ये बघा. लक्ष्मी मंदिरला कसलं छान दर्शन होते. किती पण गर्दी असु दे. तिथे छान दर्शन होते तसं तिथं नाहीच होत तिथं लयित हे करतात.
हम्
लईच गर्दी
होय एकदा आम्ही गेलतो सकाळी हा हा बाब्यानो नवला नंबर आला आमचा आणि दोघीच होतो ना बघू पण दिल नाही ते देवाला सगळ चला मग काय उपयोग मग तिथ जाऊन बाहेरुन दर्शन घ्यायन नियायच
आता आम्ही हे ते गर्दी बघून काय ठरवलंय दिवाळीत जायचंच नाही.
ह्म्म दिवाळीच्या वेळेला गर्दी असते.
सुट्टी असते सगळ्याचनी इतर वेळेस पण गर्दीच असते म्हणा तिथं म्हणाल तितकी लोकं तिथली कधी पण या तुम्ही एवढी गर्दी असत्याच
दाव पंढरपूर
पंढरपूरला काय मुकदर्शन घेतलं तरी दिसते.
हम्म
तिथच त्या याला तुळजापूरला त्रास आहे.
होय
आणि ह्या तिथनं आम्ही ह्याला गेल तिथं काहीच गर्दी नव्हती. अक्कलकोटला निवा